हॅलो
हॅलो
हॅलो
बोलं की
हां कायं कारांयल्यांस
कामां वरं बसलीय आंता
हां कसंका नाहीं
आं
जेवलीसं कां नाहीं
जेवलं की तूं
जवलां कां नाहीं
हम्मं कायं केलं होतं
हम्मं हं हलते सगळं
सगळं काय
हम्म, भेंडीची भाजीयं परत गरगाता दे वडा गेलत्या, पालकचा
पालकचा व्हे
होयं
हम्म हम्म
हम्म हम, वड्या आळुच्या वड्या
आळूच्या
होय
हा ह
हा
काय करावं
मग, काय नाय बसलोय
हम्म, कॉलेजला गेला नाहीस व्हयं
कॉलेजला नाही सुट्टीय आज
का आज, का सुट्टी दिल्या
ते महाराष्ट्र बंदय म्हणुन
का महाराष्ट्र, का बंदय
ते हे झाल नाई व्हयं आंदोलन पेपर फुटीचं
ते नीटचं
हा
ह ह
हा हा त्याबद्दल धन्यवाद, होय
हम्म हम
हा हां...
मग-
मंग काय नाय निवांत -
निवांतयसा-
हीय....
जातोयस का नाही मग दररोज कॉलेजला?
जातोय की-
हम्म हम्, कितीला असतया -
सकाळी साडेसातला.
साडेसातला आण येतोयस कितिला-
इतके अकराला, बाराला, दहाला, सुटल तेव्हा कॉलेज-
बाराला-
होय व्हयं टायमिंग नाही आमच्या कॉलेजला-
हम्म...
काय -
भारी ये की कॉलेज इंटरनेॅशनल-
व्हय, पुरस्कार द्यायचाय-
हम्म...
हां, हां.. म काय पाऊस आहे काय?
पाऊस नाही, पाऊस आज उघडलाय.
हां.. हा..
काल हुता जास्त.
हा.. हा..
तुमच्याकडं हाय का नाही?
आमच्याकडं नाही, मगाशी पडून गेला.
हूं.. हूं..
हुं....
पूर आलाय का नाही?
पूर नाही अजून, अजून अजून लई पडाय पाहिजे पाऊस.
हूं.. हूं...
हा.. हा...
आता काय हाच महिना पाऊस पडल हा आणि पुढला.
होय त्यात ह्यो पाऊस पडणार जोरात.
हं.....
हा.. हा..
होय पडून येऊ पण शकतोय सोड पूर, काय आता सांगता येत नाही.
खरं म्हणजे पाणी तर पाहिजेच की,
होय पाणी पाहिजे आता माझ्या मैतरनीला - पाणी नाही हाया या प्यायसाठी, होय.
हा.. हा....
त्यांच्याकड पाणी आलं नाय
हा....
पाणी नाय य ये -
बाहेरण आनायच
काय माहितीच काय करत प्यायपुरत आहे म्हणत होत्या संध्याकाळी- सोडणार आहेत पाणी तिकडं
बरं....
आमच्याकड पण येतय बाणी- पाहुणेला पाणी लावा पाहिजे.
तेच कीं जाऊन थांबायचं पावस्ताप अंग बिंग सगळे प्यायला सगळ मिळतेय पाणी.
तेच की पावणीला ठेवायला पाहिजे.
हा. हा...
हम्म हे काय म्हणणार.
काय?
काय गेलं.
काय म्हणणार तेश.
काय नाही बघ
काय नाय..
पावसाचा पाणी.. त्याईला पण प्यायच्या पाणी प्यायचं पाणी ते घाणच येते या.. त्या लाल भडक पाणी असतया.
नदीला तसल्याच की पाणी आता..
हम्म!
हम्म! !
त्या फिल्टर होऊन येते खर तरी पण पाणी सगळं लालंच असतय.
होय तेवढा असणारच की,
खरं त असेल पिल्यावर....
घरात करायच फिल्टर...
आता तेच करतोय.
हां.. हां..
तरी पण पाणी चव लागत नाही ना ते,
काहा! !
नाही तहान जायत नाही त्या पाण्याना.
हा. हा..
तुम्ही कुठलं पितायसा.
आमी नदीच पितंय.
नदीचं पी तयसा व्हय.
व्हय..
हम्म आम्ही पण नदीच पितोय खर.. काय आता पाणी सगळं गडूळ आहे न...
हा. हा...
म्हणायलागल आता हे जाणच ते. ते बाटल्या मिळत नाहीत काय? एकवाचं.
हा. हां...
ते पाणी चांगलं असते शुद्ध.
होय..
तसल प्यायचं म्हणजे, कसं आजारी-बिजारीे पडत नाही काय नाही.
होय पडत नाही, आजारी खरं जरा सवय लागते. पा
कराय करायची.
नंतर दुसर पाणी पिले किं मग, आजारी पडते.
तेच पाणी आणायचं आता. मावशी त्यानी काय करत्यात, आमच्या मावशी आमची
हां.
होय त्यांच्याकडे पाणी हाय येतय त्यांच्यात, चावीच खर ते पित नाहींत. ते पाणी ते खर्चाला युज करतात.
हम्म, आधीपासन त्यांना सवय हाय नाही, तसल्या पानाची.
हम्म.
त्यामुळे चालते ते त्यांसनी. तुम्ही पिणारा पावसाचं पाणी, येईल सहा महिने. आणि फिल्टर पाणी पीनार सहा महिने.
मग काय.
मग काय-काय.
नाहीतर मग खोकला, सर्दी.
हम्म.
होतय नई.
काय इथंच की वातावरण चेंज झालं.
हु हु.
हू हू.
लाईट हाय का नाही तुमच्याकडं?
लाईट नाही, गेल्या मगाशी लाईट.
हू हू, आमच्याकड पण घालवल्यात लाईट. काय गमत नाही काय नाही घरात.
व्हय. आमच्याकड पण गेल्या की, पावसा न वायर कुठं कट झालंय वाटतं.
हा हा.
ति रीपेर कराय लागलेथ.
हू हू.
हा हा.
ते वजन कमी करायसाठी ते काय काय रे ते खात्यात ते तुम तुमची दिदी खात्या कि तेे
ते व्हय तेला काय तर म्हणत्यात, सिया चीज काय तर म्हणत्यात. मला पणं माहीत नाही एवढ.
चीया शिड काय का जीया?
हा सीयाचिड, सीयाचीड.
सिया चिड्स आन त्यान होतयच. काय खरोखर म्हणजे चांगलं तर हाय न्हव ते?
व्हय हाय की, खर त्याच्या संग व्यायाम कराय लागतय.
म मी पण म्हणालोय माग मागवायचं.
हा.
ते खर अ. तवाच म्हणत्यात नव ते खाल्ल्यानंतरन भूक लागत नाही, काय नाही.
होय भुक लागत नाही ते खाल्ल की
हूम्म.
तरी पण वायम करायला लागतोयाचं. ते नुसत खाऊनच होत नसतय
अ वजन तेन वाढाय लागलय नाई.
हू हू. ते खानार आम्ही
होय आम्ही काय? जेवायच झोप बाय बाय जेवायचं, झोपायचं.
अरे आयुष्यात तेच काम चालू हाय म.
म्हणून तर आता काहीतरी मनावर घेतलंया.
व्हय काय? किती दीवस?
करायचं एक पंधरा दिवस, पंधरा दिवसानंतर आणि पुन्हा हाय तसच चला आपल रुटीन चालू. एक पाच कीलो कमि होवून दे बास हाय मला.
अ नंतर पाच केिलो वाढवायचं.
नाही नाही वाढवायच नाही, तेवढंच मेंटेन ठेवायचं आपलं.
हां.
भात तेन कमी करायचा, नाही चपाती, भात
हम्म, खायच ना, मग जेवायचं ना.
कुठं काय, ती दाड एक. किडलेले आहे, त्यान आता तर जेवायलाच येईना झाली. चपाती सुद्धा चावायला येईना झाली.
हम्म, बारीक करायची मिक्सर ला.
हम, आता महा, म्हाताऱ्यांच्या गत वेळ येणार आहे.
वय ते तर आहेच, ते चांगले खातात.
होय.
चावय-बिवाय ते अस सगळे.
तेच, आता बघू मी म्हणायला लागलोय ते मागवायचं. सी. आर. सी का कडे काय हाय ते, आणि ते हे ते खरं कस सकाळचं खायचं असतं का, सकाळचंच ना.
व्हय सकाळचं खायचं असतय.
पाण्यात भिजवून.
पाण्यात भिजवून रात्री ठेवायचे.
खरं ते लई अस म्हणजे, शाबू कशी होत नाही काय, भिजवल्यानंतरन. तस होतय ते मोठ-मोठ होतय.
होय त्यातलं ते, काय असतय ते हे होतय आपलं.
पाणी सोशुन घेतय ते, म्हणजे मी कणी एकदा बघितलेलं ते. करून. ते, ते कस होतंय पाण्यात भीजत घातल का नाही, ते मोठं-मोठं होतं या. नंतर न.
हा, हा.
चांगलं लागत नाही खरं ते, एकदा मी पिल्याल नाही ते नुसता.
हा, हा, चांगल ते भेजवा लागते त्या शिवाय नाय .
हम्म हम्म.
हम्म हम्म. आणि काय?
का नाय ब
हा का नाय बघ.
कसला आवाज यायला?
हां हां ए वारे सुटले पावसानी. हां हां.
हम्म हम्म.
तुमच्याकडे नाही का वारे?
वारं मी काय बाहेर वरच्या खोलीत नाही ना बसलो. मी रूम मध्ये बसलोय म इथे काही वारं येत नाही कारण आम्ही पॅक केलं रूम सगळी.
हा हा.
त्यामुळं काय वारे येत नाय.
अरे वाह.
हम्म. चालते करतो तुला नंतर न फोन जरासा अ जेवण तीन जेवतो आणि मग करतो फोन.
बरं हा.